हा ऐकू येत
हो बोल ना दीदी काय करते
काय नाही आता जास्त जेवन झालं बई
जेवण केलं का तू
हो
असं आहे का काय जेवलीस
मी आज शिकणतो
असं आहे का
हम्म
बरोबर
तू काय जेवली
काय म्हणते.
तू काय जेवली?
मी..? शेवडी
हम्म दुध टाकून का असंच?
नाही, दूध टाकून.
हम्म.
दिदी आली का?
दिदी आले ना. साडे सात म मले ते
हो का?
हो ना.
इथून लेटच गेली ना, ग मग दिदी. उशीर झाला, दिदीला इथून,
हो ना.
हो, ना. झालं मग जेवण? आज लवकर केला?
नाही, नाही, ना उशीर होऊन गेला आज उलट.
उशीर झाला?
हो.
मी करणार होती, केव्हाचे फोन म्हटलं दीदी जेवण करत असेल- जाऊ दे, जाऊ दे करत होती.
नाही गं बाई,, थोडसंऽऽ नेटवर्क इश्यू होता का काय वाटतं, तरऽऽ माझा पण लागत नव्हता.
असं का? बर, बर,, सईच जेवणं झालंऽ
हो,, सहीच झालं जेवण.
असं का!
हम्म हम् तिला अंऽऽ अं कोबडीचं मटन नाही आवडत, तिला ना, ते काय खाल्लं तिने आज माहितीय?
हा, हा.
कैरींची भाजी, सकाळी पण तीच खाल्ली, आणि आता आपण तेऽऽ हा तो पण तीच खाल्ली हहहह
ति खात नाई काऽ?
नाही खात ती, म्हणजे खाते, खाते पण आजऽ ना ते खैरींची भाजी होती,,, तिला आवडत होती म्हणून मग तिऽऽ तेच मागितलं!
असं हुत का?, म्हटलं का खात नाही सई!
नाही ना, खाते ती आणिऽ आपला विषु पण खातो,, पण हे ना त्यांना दोघांना ते मटन ची पिस् आवडत नाही.
असं आहे का?
हम्.
बर बर,, काय म्हणतात मग सगळे कसे आहेत?
ह, व्यवस्थित ते.
असंय का.
हम्.
कुठे गेली होती, मग दिदी तु आज?
मी आज शाळेत गेली होती बाई दिवसभर पूर्ण काम
काय काम केलं बाई तू आज दिवसभर?
काय नाही,, मुलांना शिकवायचं काम केलं.
बर, बर
चऽऽमोबाईल मध्ये ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. म्हणजे कागदपत्र द्यायचं. हम्,, तेच ना
आज हा,, दुपारून चल नाऽ
हो आज दुपारून शाळा होती.
बर, बर
काही नाही मग सोमवारी परत अजून शाळा. उद्याचे दिवस सुट्टी राहील.
कधी सुट्ट्या असतात गं दि तुला,, असतात का नाई.
सुट्ट्या अश्या नसतात,, फक्त अंऽ रविवारची असते जशी शाळेला असते तसे. अच्छा
बऽऽस.
हम्
आता ईद, ईद बंग केला काऽ गेल ना,, ते,, मोहरम, हा, हा मोहरम बर, बर
हम्म
तेव्हा राहिल ना मग तुला सुट्टी
हो तेव्हा राहील
आ स का दिवसभर थकून जात असेल तू तर
हो ग बाई आणि अस शनिवारच सगळ्यांचा हा अभ्यासत म्हणजे अर्धा दिवस आणि माझाच पूर्ण दिवस असतो दुपहर शाळा हम्म
मग तुला सगळं बघावं लागत असेल
हम्म पूर्ण दिवसभर थांबावावं लागत तुमची दिीदी किं्हा येणार आहे ल आणि
लान दिदी उद्या येते
हो का
हम्म आता बसून गेले असतील ते
हो का त्यांची पण कॉलेज चालवणार आहे का
अ तिची कॉलेज चालू तर झाली पण शिकवत नाही म्हणून लेट येते ना मग
हो हा
हो फक्त तासच म्हणजे काय शिकवत वगैरे नाही सध्या् पण ति ज मात क्लासेस वगैरे लावे लागतील
आता आवाज आपण आमचं म्हणजे वेळ शिकवण चालू नाही झाला एक म्हणजे अभ्यासक्रम नाही आलाय अजून मग आता प ह पहिला दिवस आहे दुसरा दिवस आहे तर आपण माणूस काही थोडफार म्हणजे जे सोप आहे बेसिक आहे तेच शिकवणार ना
हो बरोबर
हम्म त्या मॅडम मला मेसेज करून सांगताय कि मुलांना कायतरी विचारायचं प्रश्न विचारायचं प्रश्न त्यांनी आन्सर दिले पाहिजे. म्हणजे प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिले पाहिजे.
हो का ते मॅडम असे सांगतेय.
हम्म आणि तीनच दिवस भेटता शिकवायला तर
पूर्ण सहावीबाग होचा दहावीप वर्ग असतात तर कसं एवढं सगळं मळण्याचं.
बैग हो का तुझ्याकडं.
म,
हो का?
आणि एका दिवसाला फक्त एक वर्ग नाही तर दोन वर्ग तेवढेच होता
बरोबर तेवढे जातात. तरी पण बरेच मुलं असतील ना,
ते, प्रॅक्टिकल साठी बसत तर काही त्यांचं होतच नाही लवकर,
हो ना एक काय विचारत एक काय विचारत असेल?
हम्म,
बरबर,
आणि असं आहे कि ते दीड महिन्याच्या सुट्या येऊन गेल्या तर त्यांच सगळं ते ड कमधूनच चाललं गेलं ते परत विचारत तेच-तेच जे शिकवालं होतं तेच
मग आता परत आता परत बेसिक परत बेसिक शिकवावं लागेल ना असं नाही का? पुढचं शिकवायचं उट उलट. हा या वेळेस आमच्यावरच स्थान येणार आहे कारण की अभ्यास करून देणारे ते अभ्यासक्रम पण शिकवायचं आणि हे प्रात्यक्षिक पण शिकवायचं
बर-बर,
हम्म,
कागददी मग तुझ्याकडे एवढे वर्ग दिलेले राहत का सहावीपर्यंत दहावीपर्यंत. ह,
हो सहावीपासून तर दहावीपर्यंत सगळे वर्ग.
सगळे वर्ग म भरपर. तुला किती बेसिक शिकवा लाग तसल पाहि त्यांना.
तेच ना,
हो गं बाई आणि ते प्रत्यक शिक्षिक होताना तरच ते खूप पाय दुखत पुण्यात येत,
कोणी म्हणजे असं स्टुडंट असं बसूच देत नाही म्हणजे विद्यार्थी बसूच देत नाही लगेच बलावता इकडं.
हे झालं ते झालं असं होत नाही हा
हे सांगून द्या ते सांगून द्या हे येत नाही ते येत नाही. बस तेवढाच प्रश्न असत हा बसू देणार नाही.
बईग,
गोंधळ पण एवढा असतो कि असं कोणाचा अ आला ना फोन तर ऐकच देत नाही.
ऐकच देत नाही बरोबर,
हा ह,
खूप असतं ग बाई शिकवणं पण काही सोप नसत,
तेच ना,
बरोबर
तेवढं चालू द्यायचं काय करणार माणूस
हा बरोबर आहे मग काय करणार आहे
तेच ना आपलं खर्च पाणी तर निऊन जातय
तेच बरोबर आहे काय करायचं मग आणि घरी पण बोर होत ना अ गं दिदी मग घरी रावून पण काय करणार रोज उठला का तेच रोज उठल का तेस किती मोबाईल पण बघणार आपण घरी पण ो कामात व्यस्त झालं का
नाही आमचे तर फोन बघणार नाही या दोघांना सांभाळणार तेवढंच काम राहतं माहिती काय एक पुुट काय करत एक पुट काय खरत एक म्हणजे दोघ जण एकमेकांशी भांडण करत
एवढ्या अगगावत हे
हा चालू चालू भाडण करत ते
खरा नाही मगलं ंजर काम आहे
तेच ना आणि आज मी मॅडमांना शिकवतानाच व्हिडओ पण टाकलाय तरी सुद्धा मॅडम सष्णा पाताय
काही प्रश्न करता येत त्यांना शिकू तर द्या म्हणा विचारेल ना मला
म्हणजे आता त्यांचं नवीन वर्ष चालू झालं तर त्यांचं म्हणणं नवीन काहीतरी करा आता आता आता शेतात चालू झाली ना शाळा
बरोबर आहे आताच चालू झाली
हा तेच ना
खरं नाही बाई
ह
आमचे पण टाइम टेबल आला
हा
टाइमटेबल दोनशे पंचावन्न पेजस आहे दिदी
हा
ह त्याच्यामध्ये समजतच नाही पेपर कधी डॅग दोनशे पंचावन्न पेजचा टाइम टेबल टाकलेला आहे बघ ना ग बहिणी आयडेंटिफाय मध्ये निसतं बघाव लागतय कोणता कधी आहे काय
हम्म
आणि पूर्ण एक महिना चालणार आहे बाई पेपर सगळं म्हणजे खूप गॅप आहेत मध्ये मध्ये
मग ते अभ्यास करायला टाइम असतो
हो ना आपण मग तरी पण ग दिदी एक महिन्याच्यावरती पेपर कशा आत लवकर घेऊन घ्यायला पाहिजे ना तेच ना
चला मग वेळ झाला आता हम
झाला वेळ
हो शुभरात्री तुम्हाला
शुभरात्री थांबा ना थोडं बोलून घ्या ना कुठे चालल तुम्ही झोप लागते का तुम्हाला
नाही नाही आता बघा ना टाइम होऊन गेला त्याच त्याचच होणार मघ आता
करूद्या ना हो
ह
ह ह ह तुम्हाला झोप लागतेय का
नाही नाही झोप नाही लागतेय पण घरी अजून आवरायचं बाक्की आहे आताशी जेवण झाला ना मग जेवणानंतर
हा बरोबर आहे आवर सावर करावी लागते ना नाही मग तुम्ही कधी येणार शाध्याला
आम्ही का
सुट्ट्यामध्ये येऊन जायचं ना ते आता मोहरमच्या सुट्ट्या राहत्याल तेव्हा येऊन बाई चां आज धुळ्याला पाऊस पडला का
नाही नाही
नाही का
काहीच नाही
तिकड वातावरण होतं असं ऐकलं मी
वातावरण पण नव्हत एवढं
नाही का काय नाही मग जाऊ द्या मग जुलै मध्येच पाऊस येणार हाय आपल्याकड म मला कॉल आलेला मला कॉल आलेला होता त्यांना सांगित स्पेशल सांगितलंय त्यांनी मला की पावसा ना नाही तुम्ही बिंदास जो प जुलै मध्ये पाऊस चाल होणार
आव आमा ना विबा काताप ह
असं सांगितलेलं हाय दिनी मग तुम्ही पण बिंदास टेरेसवर झोपा पाऊस